हॅलो हा कस काय आठवण काढलास दादा
होत
होय होय.
हॅलो मी कार्य अँप मधन बोलतोय काय जेवण वगैरे झालं काय नाही
हा नाही अजून तुमचं.
आता आमचं आमच बायको करणार मग आम्ही जेवणार
होय होय मग बायको केल्याशेवट जेवायला कस मिळणार बायको केल्यावरच की
मग आणि काय
काय नाही खूप दिवसांनी फोन केलास दादा
होय तेच म्हटलं जरा फोन करून बघूया बहिणीचं काय काय चालू हाय काय नाही
हा हा आज आठवण आली व्हय.
हम्म.
हम्म हम्म.
ए पै जेवण बिवन करा की येतो जेवायला
होय होय करायचं की करूया बोलवूया कि तुम्हाला मला वेळ मिळणा ओ मुलगी लहान आहे म्हणताना वेळच मिळना झालंय
हम् हम् हम्.
आता जरा ति चालायला लागल्या तिला धरूपर्यंत हे होते नाही म्हणताना वेळच मिळे ना मला पण आ.
नुसता तू बोलव आम्हाला जेवायला आमचं आमी सगळं करतो
हा हा तुम्ही तुम्हाला करायला लावून जेवन घालण्यात काय उपयोग आहे मी करायला पाहिजे की
नको तू काय करु नकोस बारकी पुरगी हाय
हा हा
ए तब्बेत हाय ओके हाय
हा हा आणि काय मग कुठे काय काय ट्रिप चालू आहेत रितेश आता अंगणवाडी ला
हम्म हम्म आणि हे चिमणी
ती आहे कि बारकी आत्ता एक वर्षाची ती
हम्म हम् हम्.
हो.
हे अजून काय?
हा हा कुठे जाऊन आ मग ट्रिप ला काल परवा दिवशी ते?
हैदराबाद.
होय. कसं आहे तिकडं वातावरण मग?
हैदराबाद ला ऊनं आहे पाऊस नाही काय नाही.
होय भरपूर उन आहे आपल्यापेक्षा.
हम्म होय भरपूर ऊन आहे तिकडे.
ह.
लोक छत्री घिऊन फिरल्यात तिकडे पाणी पाणी आहे फिल्टरचा प्यायला.
हा हा तिकडे टंचाई असेल की आता चालू होत. पाण्याचे आता एवढं ऊन आहे म्हटल्यावर हम्म. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात तर एवढं टंचाई भासल्या आली आता तिकड तर भरपूरच असणार.
हम्म आता व्हायला वातावरण पोउस पडेल आता. अधिक महिन्यामुळे एक महिना एक महिना पाऊस पुढे गेलाय.
होय काय? होय ते एक होत की महिना हादिक महिना आणि काय मग? तिकडं जेवण वगैरे कसं आहे मग काय-काय मिळतंय तिथं असं.
स्पेशल म्हणजे नॉनव्ज आहे बिर्याणी
हा हा. ते काय सगळीकडं आता हा हा. नॉनव्हेज काय झाले सगळीकडे आता नॉनव्हेजच झालेय कुठं पण जावा को कणात नॉनव्हेज, इकड नॉनव्हेज, जास्त नॉनव्हेजलाच लोकं जातात खायला.
हम्म खरं आमच्यासारखं माळकरी माणसूनचा अवघड होते नी.
होय-होय तुमच अवघड होतय. मग तुम्ही काय करायच्या? घरातन भाकरी वगैरे न्यायच्या हेजा बाजरीच्या.
हम्म नाही आम्ही आचार घेऊन गेलो.
गेलतावय मग चालते. आ तयार असला की चालेल. हा हा होय त्यांचा चांगलं असतंय जेवण मस्त करतात ते.
त्यात आणि कांदा लसून फ्री मध्ये केलतं कांदा, लसून घालाय नको.
हा हा तसं केलेला वय.
हम्म, हैदराबाद फिल्म सिटी बघायला एक दिवस लाग ते हैदराबाद चांगलाय म्हजे फिल्म सिटी बघायला चांगला आहे तिथं.
हा हा.
दोन हजार रुपये टिकीट आहे.
होय का हा हा. आणि मग तिथं जवळपास शहर वगैरे मोठं कोणतं असं काय बघण्यास?
हैदराबाद तेवढंच आहे मोठं शहर आहे.
हा हा.
आणि ए तिथं मग त्या सिटीमध्ये पॉइंट आहेत.
हा हा कोणते-कोणते आहेत पॉईंट? हा हा.
बरं तर चार मिनार आहे.
हम्म हम्म.
आणि ए जिथं हैदराबाद म मोठा गणपती बसते की नाही, ती गणपती कु इथे बघून आलय.
होय काय हा हा.
हम्म.
भरपूर होय भरपूर ठिकाणी असतील नाही मो ठी सिटी आहे त्यामुळे.
हम्म, स्नो वर्ल्ड आहे तिथं.
हा हा.
स्नो वर्ल्ड म्हणजे काय बर्फ बर्फ पडतोय बर्फ.
बर्फ पडतोय
हम्म, आठशे रुपय तिकीट आहे तिथं असं पिक्चर टाकीत गेल्या आणि आत जायचं
हा हा.
ग्यार्की तेन घालून खाली असं बर्फ पडला असतय त्या बर्फात नाचायचं खेळायचं उड्या मारायच वरनं बर्फ हम्म.
हम्म हम्म.
तिकीट हाय.
होय हा. तरी भरपूर आहे तिथ फॅसिलिटी. पण एन्जॉय करण्यासाठी हाईत.
हाय खरं पैसे पाहिजे बघ पैसे शिवाय काय नाही.
होय आता कुठ पण जावा पैसे लागणारच हाइत पैसे शिवाय - - काय नाहीयच हाय. घरात आता दहा दहा हजार पुरणा झाल्यात. आणि तिथं तर काय फिरायला गेल्यावर तर काय बघायलाच नको.
हम्म.
हम्म.
काल जरा अमित शहाच्या सभेला गेलत.
गेलता होय? हा, हा. होय. आलेले की इचलकरंजीत.
हम्म.
काय काय झालं सभेत मग असं?
काल काय अस दुकान सगळी बंद होती काल.
हां हां इचलकरंजीतले.
हूं कोण मंजूर करून दिलय पैसे?
हूं हूं.
पाणी शुद्ध करायला किती कोट रुपये दिल्यात?
हां हां
काय कुठं पैसे कुठं काय देत्यात काय माहित? काय कामात चालुय काम आता कवा पूर्ण करून कवा चालू. काय माहित?
व्हय व्हय ते बांधकाम झालय पूर्ण वाटत व्हय नी मोठच्या मोठ. कधी सुरुवात करत त्येजावर.
हूं. मग तुम्ही कुठ आता पावसाळ्यात फिरायला जायचं प्लॅनिंग केलाय की नाय नवरा बायको?
आम्ही काय केलं नाही. तुम्ही का तुम्ही पण ट्रिप काढा तुम्ही आम्ही जाऊया की एकदमच.
हूं
तुम्ही गेल्याशेवट आमच्यात नेत नाहीत असं हाय नी.
त्यो नाही म्हणालाय की. पोरा सकट नाही म्हणला.
नाही म्हणाल्यात. काय तर करायचं की. त्याला ठेवून एकटीला न्यायचं. मग जरा त्यो राहतोय रितेश, घरी चालतय आजी पशी त्यांच्या.
हूं
परत परत होत नाही नही. पुढच्यावेळी मग अनि त्यांच्या शाळा काहीतरी अडचणी त्यानी तर चालूच हाय ते नई
हूं शनवारी जाऊन रविवारी यायचं म्हणालतो मी.
बघूया की काय तर मी पण विचारते चर्चा करूया की.
हूं
तुम्ही कुठे जाऊन आला का नाही?
आम्ही काय आता परवा पंढरपूरला जाऊन आलोय. फिरायला पण हुतितपण कार्यक्रम उरकून गेलेलो.
हा हा.
अधिक वाण दिलीतं नई जावाय म
हो काय काय मिळालं मग? अधिक मध्ये म अधिक महिन्यात
एक दोन अंगठी दिल्यात.
हम् हम् हम् हम्.
आणि पावशलची चिन केल्यात.
हा मोजलायसं होय.
कपडे केलेत काय कपडे शर्ट पॅन्ट आणि हे कसा आहे ते मामा आहेत, उगच म्हणजे कसा आहे हे काय मुद्दाम केलं काय?
तिथेच कि, तेवढं तर केलं झालंकी. तेवढं पण करायला नशीब लागतंय.
हम्म मी काय लक्ष ठेवते नाय दिलीत ते घ्यायचं यायचं बोलले ह्याला महत्व आहे.
तेच की बोलवलं ह्याला महत्व हाये, केलं मानपान केलं.
रीती रिवाज प्रमाणा मान पान केल झालं की!
त्यांची पण पारस- तिथी बघायलं पाहिजे उगाच आमची अपेक्षा ठेवायला पाहिजे?
होय मग तेच की सगळ्या परिस्थिती बघूनच
हम्म.
हम्म.
हाय सासूबाई पण बोलते, सासूबाई बी केलीत.
होय होय सांगितलं मला पण त्यांनी. बोल बोलवलय म्हणून जेवण वगैरे केलेय बोलवलेय. मुलींचं पूजन केलं दोघींचं.
हम्म.
स्टेटस वगैरे बघितलं छान झालतं.
हम्म आमचं तेवढंयात कमी पडत नाही सासूबाई.
व्हय. हौशी आहेत ते म्हणता नंतर होतेय सगळं.
फक्त पैसाच कमी पडतो यांच्यात. नाही तर का नई काय हाय का नस्तिये.
होय असंच की परिस्थिती असच कि परिस्थिती नुस
सांगालीत त्यास्नी तिथ सात एकर शेत आहे.
हम्म हम्म.
काय तिथे जाव म्हणाआले काय का?
काहीतरी त्यांची अडचण असेल. नाही म्हणतान थांबले असतील.
अडचण काही नाही, घरातले इथले सोडायला नको म्हणायलेत.
हा हा हा.
मग काय आणि जेवण?
जेवण तुम्ही बोलवल तर तुमच्याकड येणार आजुन आमच तयार हुणार हाय!
आम्ही अजून काय तयारी केल नाही तयारी करून बोलवतो की जेवणाची.
हम्म. मला ऐकायला मिळालंअ सृष्टी सृष्टी पनीरच भाजी चांगलं करत्या म्हणून?
होय होय करते सोड छान बोलवते की, एकदा करते आणि मग बोलवते.
सोलकडी पण छान करते म्हणलतू. आता बोघुया कधी बोलवते?
होय होय बोलवते की!
साहेब कुठ गेल्यात?
त्येचं काय इचलकंजी ला काम हाय म्हण महत्त्वाच इम्पॉर्टंट म्हणताना गेल्यात, हा मिटिंग हाय.
हम्म मला सांगून गेलाय सोड!
हा हा त्यांना ते मिटिंग झाल्या शिवट जीव गमत नाइ नाई असं हाय तेंच.
हम्म उद्या उद्या काय गाडी पूजा करायला आण्णार हाय म्हण?
हा हा.
मला म्हणालता उद्या गाडी घेउन
चालतय की पूजा करायची असेल तर बोलवतो की तुला
हम्म?
पूजा करायची असेल तर फोन लावते म्हणलं तुला पण वैनी ला पण.
लावा मग गारवा तेन घेउन येतो.
घेऊन या की घेऊन या सांगतो तेच घेऊन या.
हम् दुर्डी घीउन येतो की.
तेच केळि घेवू वगैरे आणु नका भाकरीचच आणा.
ठेउ का? धा मिंट झालं.
हा ठेवा ठेवा.
हॅलो. हॅलो.